हॅलो हा ताई बोला कशा आहेत
हा मी मस्त आहे तुम्ही कशा आहात
पण मस्त झाले जेवनं वगैरे तुमचे
हो झालं झालं तुमचं झालं
हो आमचे पण झालेत मग आज काय बनवलेलं तुम्ही
आज आज माझा उपवास असतो
एकादशी
गुरुवार
अच्छा ओके गुरुवार मग तुमच्याकडे उपवासाला काय काय अलाउड आहे म्हणजे साबुदान्यांमध्ये काही जण जिरं टाकता काही कोथंबीर पण चालते काहीना टोमॅ
कडीपत्ता पण असत तो नाही टोमॅटो वगैरे नाही चालत आमचाकडे जिरं कोथिंबीर सात
ओके जिर कोथंबीर चालते नाही मी काही काही भागात ऐकलं की त्यांना टोमॅटो पण चालतं मग ते असं कळत नाही आपल्याला की नेम उपसा काय चालत इकडे हे चालत तिकडे ते चालत.
तिकडे ते चालत हा मी ऐकलं काही काही भागात वांग पण खातात त उपवास
हो आणि. आमच्या इकडे तर नवरात्री म भेंडीची भाजी पण चालते. आणि जे हाताने लावलेले कॉर्न असतात ना मका. हाताने लावलेला पाहिजे हा. म्हणजे बैलांच्या थ्रू नकोपेरणी झालेली. किंवा कुणाच्या पायाखाली गेलेले नको तर तेही चालतात नवरात्री म. आता.
असेल काय काय करत प्रत्येकाच्या कल्चर नुसार. वेगवेगळ्या पद्धती असतात आपल्याकडे नाही. तच्याकडे आपल्या इकडे नाही चाललं तुमच्याकडे शाबुदाना खातो. वरी चालते बटाटा चालतो.
हो आमच्याकडे वरी पण फक्त एकादशीला चालते आणि याला शिवजींच्या याला नाही चालत. म्हणजे बाकीच कोणत्याच याला बरीच हलत नाही फक्त एकादशीच्या वेळेस आणि न रात्रात खातात. तुमच्याकडे प्रत्येक उपसाल चालतं वरी
चालतं.
हम्म तेच.
मग उपवासा म अस व शबुदा वगैरे नाही फ्रूट्स वगैरे. घेते.
ओके निघतो फ्रूट्स वर दिवस.
हो तथ हेल्दी पण असत. म कामा म म फ्रॉडस आहे.
फ्रूट्स हेल्दी असतात. पण ते काही काहीना म्हणजे आता माझ्यासारखे काही लोक असत फ्रूट्स खाऊन जास्त भुक मला मी कधीच कोणता उपस अस बोलत नाही की मी फ्रूट खाऊन हे करेल असं.
तुम्ही कोणता कोणता उपवास करता.
मी एकादशी करते आणि नवरात्र. पहिला दिवस आणि शेवटचे दोन दिवस करते अ आपल्या मशिवरात्र करते पहिले सोमवार करत होते पण मग डिलिव्हरीनंतर बंद झालं ते झालंच. हा.
मी गुरुवार करतय. आणि संकाष्टी पहिले खूप काराचे उपवास नवरात्र वगैरे. सोमवार गुरुवार पण आता होत नाही.
आणि आग करू म्हणजे करू पण नाही सॉरी आग म्हटले म्हणून. पण नाहीच करू. नाहीत करू कारण आता म्हणजे तुझं जर नवीनच लग्न झालं असेल. तर मग हा मग. नाही होत कारण नवीन नवीन आपल्याला सगळंच ऍडजस्ट करणं असतं शरीराला. आपण सांभाळणं तेवढंच गरजेचं असत.
हा.
त्याच्यामुळेळ.
मला म्हणजे आवडतो उपवास करायला. पहिल्यापासून.
नाही आवड आवडायला हवं पण मग खूप हार शो पस नाही करायची जस तू फ्रूटसच बोलले ना. तो तस नाही करायच
तुम्ही काही काही खाच असेल
काय म्हणता
तुम्ही काय काय करतात
आमच्याकडे उपवासाला ते साबुदाणे आणि वडी भात कर पण जनरली नाही खात पण आम खाऊन घेतो की आपण एवढं कुठे देवाने सांगितलंच नाही की शि हे नाही ते नाही आम्ही करतो आम्ही काय करतो मगब दाणे आणि वरी अस एकत्र दळून ठेवतो पीठ बनून ठेव त्याच हे करतो डोसे तो कधी भाकरीत करतो
हा त्याची इडली सुद्धा छान होते
इडली कशी करायची तेच कणिक पण मग आहे ना ते असं आपलं जस फुलत ना म्हणजे जसं फर्मेंट होतं ना आपलं नॉर्म
म्हणजे तेवढं नाही होत त्याचं वरी घ्यायची आणि शाबुदाणा मिक्सर ला बारीक करायच भाजून आणि दोन्ही मिक्स करायच सवारी आणि शाबूदाना त्यात दही टाकायचा मिक्सरला फिरवायचा आणि त्यात आपला सोडा पावडर असत किंवा इनो टाकायचं पण मग तेवढं फर्मेंट नाही हो पण छान लागते बस्ट
मुल पण खाता त म हे
त्यामध्ये दही सुद्धा येतं आणि दही हे खूप हेल्दी आहे शरीरासाठी
हो दही तर रोज पाहिजे जेवणात त्याच्याने बी ट्वेल मेंटेन राहत दह्याने
मी तर रोज वेेतज
आणि मग अजून काय काय तुमच्याकडच्या फेमस रेसिपीज
आप नॉन वेज वगैर आवडत तुम्हाला
हो तुमच्याकडे खाता हॅलो हो आम्ही खातो हॅलो हो हो आम्ही खातो अग तुम्ही खाता
अ नॉन व्हेज मध्ये सी फूड जास्त आवडत म बाकीच म्हणजे मटण वगैरे नाही आवडत चिकन वगैरे चिकन किंवा सी फूड असं ते ओके
मटन जास्त नाही खात मग मटन खाते जास्त. मी मटण खाते
माझ्या पप्पांना मम्मीला बाकी सगळ्यांना आवडत पण पर्सनली मा मला नाही आवडत म्हणजे इव्हन कालच होता आमच्याकडे मग तुमच्याकडे ते तांबड रस् पांढरा्या रसा करता मग त्याची रेसिपी सांगशील
ओके सिंपल आहे आपले जे रेग्युलर घरातले मसाले असतात त्याच्यानुसार कांदा टमाॅटो स खोबरं सुकं खोबरं उलो खोबरं थोडंसं ग्राईंड मिक्सर ला भाजून कांदा टमॅटो भाजून मिक्सरला आहे करायचं लसूण आलं मटण शिजवायचं छान वगैरे फक्त पांढरा्या रसा्यायला काय करायचं मटन शिजवतानाच हाळद वगैरे नाही टाकायचं नॉर्मली मीठ टाकून गरम पाण्यात शि जेवून घ्यायचं.
ओके.
हळद न टाकता आणि आपलं जे ओलं नारळ असतं ना
हां हां.
मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि त्याचं दूध काढायचं.
ओके.
म फोडणी देेताना तेल आणि तूप थोडंसा टाकायचा त्यात खडा मसाला म्हणजे दालचिनी आणि ते फूल असतं चक्र फूल ते आणि आलं, लसूण, काजू याची पेस्ट करायची छान ते भाज जायचा छान आणि म्हणजे आपण शिजवलेल जे आणि तो रस्सा असतो पाणी त्याची फोडणी द्यायची आणि मग ते दूध टाकायचं नारळाचं.
काहीं प्र त्याचा
ह म त छान होतं पांढरा रस्सा.
अच्छा ओके.
जर तुम्हाला वाटतं असेल काय वेगळ यु ट्यूब वरते सर्च करायच ते छान सांग
हो ते तर छान सांगतात अ पण जे असतं ना ग यु ट्यूब मध्ये एक सिक क्रिट इनग्रेडियंट हे केलेलाच असतो असं सांगत नाही ते पूर्ण म ते आपण खूप जास्त हे केला प्रयत्न केला सर्च करत राहिल तेव्हा- तेव्हा कळतं ते. आणि आता तू तिकडची यास म्हंटलं तर तुझ्याकडे जास्त प्रॉपर रेसिपी भेटतीन.
तुम्ही ना
तेच ना. हम्म.
बाकी आणि तुम्हांला व्हेज मध्ये काय आवडतं?
हो.
थँक्यू.
तुझा आवाज खूप सुंदर आहे.
थँक यू.
ह चल बोलूया परत आपण.
हम्म थँक यू.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
बरोबर!